हॅलो हा भारती ताई ते हा हा अनिल भाऊकडे सगळं पाठवलं का तु? काय काय पाठवलंय?
बघा आधार कार्ड रे आणि पासबुक, एलसी, पॅन कार्ड आणि नि आणखि आधार कार्ड असं काय आहेत न.
ते सगळं बंच करून काय?
हा बघा फोटो आहे, आधार आहे, हा फोटो एक लावले - - लायं. एक सांगितला होता ना तुम्ही?
इ एक, एक, एक.
हो. एकच ना तर एक फोटो आहे.
होना.
एक एलसी, आधार, पासबुक झेरॉक्स आणि पॅन कार्ड.
पॅनकार्ड आणि से - -
हो त्याच्या सगळ्यांवर म्हणजे मागे नाही - - पण त्याच कार्ड हो सगळीकडे वरवर - - सह्या मारून दिलेल्या आहेत माझ्या.
आणि आपले ते अहवाल - -
अहवाल पण सर अहवाल पण लिहून दिलेला हैत. दोघी म्हणजे - - महिन्याचे लिहिलेले आणि जे सुट्ट्या - - तिकीट यांनी नाही चिकवून दिलं का अनिल भाऊंनी?
मला विचारत होत मी सांगितलं. मी इकडं बाहेर आहे - - आणि जाऊन पोस्ट मध्ये जाऊन तिकीट घेऊन लावून द्याच. आता बघेन मी
हा नाही यांनी ना घेतले वाटत घेतले ना आता आलते यांनी आणि हो आणि त्यांनी पाच एक एक्स्ट्रा घेतल्या ना मग मला दिले म्हणे ती नंतर काम हो मग तिथं दोन लावलं असतील एक आणि तीन घेऊन आले पण
अ सर काय म्हणतात वरून या महिन्यात थोडं ना नातलक मध्ये मयत झाले होते. ते मग थोडं सरांकडन परवानगी घेऊन थोडं बारापर्यंत बाहेर राहिला असं करून आता अ बुधवारी आरोग्य कॅम्प आहे. हे कोडपांढरीला तर च्या धावून ते घेऊन आलो मी. त्या औषधा वगैरे कोड पाडणे आता कोड कोडपांढरेला पोहचून मग आता इकड ओळगावला आलोय. त्यासाठी आणि हा कुडवीलचा डाटा भरून घेतला का तू का नाही अजून?
एप्रिल च पूर्ण झालेला होता. मे च बाकी आहे सर. पण मला नाही नाही हे दिलेले तेच अपडेट करतेय सर. मला किती जास्त आहे दिलेले.
म्हणजे आपले मलगावचे आहे का सगळे करतेय तू कसं काय ते
नाही माझेच ना मल- -गावचेच भरपूर आहेत. ते दोन हजार बावीस तेवीसचे आहेत ना.
आणि ते गट गटाची मिटिंग घेतली काय ठरलं गं.
बा ते आहे सर म्हणे एक एक दोन दोन हजार रुपये जमा करा दोन दोन हजार रुपये जमा करून घ्या आणि तुम्ही प्रायव्हेटली ते कापडी आहे ना ते तयार करून घ्या म्हणे ते रियुजेबल पॅड
म्हणजे आपण स्वतः करायचं का?
हो असं म्हणत होते सरजी आणि मॅडम पण तसे म्हणाल्या म्हणे आपण स्वतः तयार हो मोरेसर आणि सोनाली मॅडम आल्या होत्या. मला वाटलं तुम्ही पण येणार आहे तसं वाट-
मला माहिती नाही. मग नंतर आलतं का मोरे सर?
नाही नाही तेव्हा झाले होते पण अ तुम्हाला आता माहिती आहे अगोदर सोनाली मॅडम आले अकरा साडे अकरा ला नाही अकरा वाजेला तर आल्या सर लगेच थोड्या वेळाने दोन तीन मिनट लेट आले होते.
असे का?
काय
तेच माहिती नाही ना गं मला मा मला मला माहिती नाही ते काय मीटिंग आहे का काय असं मग जावू दे मग असं करून मी काय नाही
ते विचारत पण होते तेच ना मला वाटलं तुम्ही पण येणार आहे तसं
मला मेसेज आला नाही तर काय येऊ मगं श नाही काय नाही मग मला मोरे सर म्हणले मीटिंग कसली मीटिंग मला आता काय कल्पना नाही मीटिंग जावू दे मी सांगितलं काय मला माहित नाही कशा संदर्भात आहे मग मग मोरे सर आले असतील कदाचित त्यांनी
हो कधीच म्हणतं होते आपल्याच घरी नाही इथं
हा
हो कारण हे द सांभाळाय ना तरी पण बघ चालू झालं होत दहा महिला होत त्याच्यातन एकच नव्हती.
हम्
सगळ्या बाकी होते म्हणजे दहा कसाला आठ जण हो
म रे प्रोसिडिंग मध्ये विषय घेतला का प्रोसिडिंगला
काय म्ह सर
नाही ते गटाच प्रोसिडिंग तिथं कोणते मुद्दे किंवा विषय
हो घेतलं घेतलं लिहून घेतलय आणि सह्या वगैरे मारून घेतलेले ते
ना आज एकर पर्यंत किती काय ते सगळं टोटल
म्हणजे किती तयार केले काय असं का ते नाही हा आहे ना
म्हणजे ना कधी पण विजिट आले आपल्याला ना लगेच दाखवता यायला पाहिजे असं च
हम् हो ना आम्ही आतापर्यंत किती लिहिलेलं आहे किती आणि त्या दिवशी गुरुवारच्या दिवशी आम्ही बघा शोधायला गेलो होतो ना
हम्
श आणखी ते शंभर पॅडचा पण ऑर्डर दि आहे आणि ते विष्णू सरांना पण फोन लावला होता आम्ही तर म्हणे तिकडचेच मुली महिला सांगतात ते टोचले जातं अस तस ते सांगत होते म्हणे असं बोलले ते विष्णू सर पण विष्णु सर सर आपल्या महिला
वापरले नसलं फेल काय नाही उगाच एकाने सांगितलं म्हणजे दुसऱ्यांनी सांगावं असं नाही ते वा फार किंवा त्या गोष्टी व्यवस्थित राबव
सब
त्याला हलकं प्रेस करणं धुणं कोमट पाण्यात प्रेम तेव्हा ते सगळ्या गोष्टी होईल ना
का हा आणि जेवा हा
जर नवीन गोष्टी पहिल्यांदा वापरल्या ते ना ये अस अशी सवय झाली आहे त्यांना मेडिकल मधलं ते जे आहे ना आपलं ते ह ते वापरायची सवय आहे हा वापरायची सवय आहे आणि हे नवीन आहे जर हे राहिलं असत ते वापरलं त्यांना नाही आणि हे करण ते करण त्यामुळे ते मध्यंतरी मग
गावात चालतं ना सर ग्रामीण भागात ना तस कापड तर धुतात ना मग तितकं काय इतकं हे करायचं असत का
आता पहिले तर कापड वापर होत वापरतच होते आता हे तर आता आता निघालेत ना
हो म्हणे मऊ कापड मध्ये शिवून द्या म्हणे त्यांना मऊ लागते तर ते आपण सुरत गेलो होत ना
ती कापड आहे पण ती फायबर पण असायला पाहिजे आपल्याला केडीच ते मध्ये
हो तेच केळीचे राहिलाय ना सर ते मग ते सोचन चांगलं करत आणि ते मग कापड बघा ते हाथरूमालाचं ते होत म्हणून सगळं मी सांगून दिलं क्लिअर तरी पण म्हणे जवळचे हे आपला विष्णू आपल्याला अडवत आहे म्हणे मग आपल्याला सोपटच बनून द्यायच य म्हणे असं बोलले म्हटलं हे जास्ती वेळ कापडी पण अस ना ते का. क म यायचं असं तिथं आपण बघा कामाख्याला गेलो होतो आणि ते काम खेला गेलो होत तुम्हाला आठवण आहे का सुरातला
हो
अ ते कामाख्या हॅलो
मा माहितीयन माहिितयन
हा मग तिथं गेलो होतो ना आणखी तिथं जायचं म्हणे आपल्याला तिकडनंट ला आणयचं म्हणेन मग बनवायचं तुम्ही म्हणे अस बोल हो सांगत होते थोड खर्च तुम्ही करा आणि करा म्हणे असं
ट्रेन मध्ये जाऊ ना ट्रेन मध्ये जाऊ ना
हो ट्रेन मध्येच होते हो तसच म्हणत आहे पण कटिंगच सर किती आहे ना ते मग जास्ती नाही शंभर दोन शेेतरी तयार करा म्हणे मार्केटिंग काय होऊन जाणार ना असं बोलत होते म्हटलं तस काय करायला तर
ते हम् सीमाला पण सीमाच झालाय का कागदपत्र वगैरे बोलून घे सलिता सिमान यांचा
कनीच तर हे अहवाल बाक्या आहेत लिहायला आणि लाईट नाही म्हणे तर माझ चलिताच मग उद्या लिहून पाठवून घणार म म असं बोलत होती फोन आला होता ना सतीचा दोन पाजेला हो दोन एक बाजाला आजच ना आता काय दोन
श बल फोन करून तला आपण
आणि पण रिपोर्ट कागदपत्र सगळं झालेलं आहे पण हे कसं ते बँकेत गेले होते पैसे जमा करण्यासाठी ते त्याच्यामुळेढ म्हटलं मग जाता येत घेऊन जा म्हटलं जेऊन जायचं तीिकडनं मन दय ना कडनं जायचं म्हटलं अस मग ते घेऊन आले माझे आणि सीमा तिची भाषला घेऊन गेलेली आहे ना तिला संधी वाद आहे म्हणून सुरतला घेऊन गेलेली न
हम
हो मंग आता तिचं काय आहे ब म पण म पण मा सासूबाई सोबत होते मग काय कुठ घेऊन जाणार ते तिकडे गेले खापरला आणि हे इकडे येऊन गेले तिकडे बस मध्ये बसून
करन का नाही वडगावला आहे वडगाव वडगाववर मातीिकड म ते अ याच तयारी कराव लागेल आरोग्याची
आणि आम्हाला पण यावं लागेल
रांदल बघतो विचारून काय राही मग ज विचारून बघतो. ल तर मग टाकेल तुम्हाला
हो तर तू सांगा म्हणजे आम्हाला पण कळायला पाहिजे ना काय काम गावात करायचंय बाहेर करायचंय असं आणि हे कुडवल किती महिन्यात य हा
आताच्या गड्याला जुरे आपण काम करतोय ना हे तरी फोटो टाकत द्या फोटो आपल्या ग्रुपला म्हण काम चालू आहे मी जुने घ्यावत अजून पर्यंत असं
शेडीपालन भेट किं वर्ष कोण कोण किचन गार्डन सुवतावून लावणार त पण आध त्या
ते पण टाकू ना मग हे आता लावतील ना ते टाकू ना सर मग
लावणार ना त्यांची एक लिस्ट तयार करून घ्याची चालू आहे म्हणजे कंटिन्यू आपलं चालू आहे असं
हो नाही लावतील ना तेव्हा डायरेक्ट फोटो काढून टाकून देऊ ना
शेडी विक्रीला हे करेल ना त्याच्या फोटो पण आणि
हो हो हो मज चाल आा सर ऍडमिशन पण